बोला ना मॅडम काही नाही स्वयंपाक आवरला आता
हो हा हा
तुमचा आवरला?
अ माझं अजून थोडं बाकी आहे. हा हा हो बाकी आहे अजून तुमचा लवकर आवरला.
हा मिस्टर येतात ना लवकर आठ वाजता.
हा हा हा हा हा
ह म्हणून आवरून घेते साडेसात हा
हा किती वाजता जेवताय?
आम्ही तेनी आल्यानंतर साडेआठ वाजेपर्यंत..
हा हा हा हां
हा त्यांनी बारा तास, बारा तास करतात ना. अ साडेसात वाजता सकाळीच जातात तेनी..
हां रात्री येतात -येतात हा हा त्याच्यामुळे लव कर आवरावं लागत असेल मग
हा मग सकाळी लवकर पण उठावं लागतं ना.
हा हो हो सकाळी लवकर उठावं लागतं मग.
टिफिन वगैरे मी पण कंपनीत जाते.
तुमची काय टायमिंग आहे?
आता मी गावाला गेले होते तर घरीच आहे पण कंपनीत जात होते मी ह अ हं सात ते साडेतीन हुं एलीस ऑटोमोटिव मध्ये
होता काय हा हा राहायला कुठेय म्हंटला? काय मी पण घरीच असते.
हा मी इथं मेदनकरवाडी शिक्षक कॉलनी.
हा शिक्षक कॉलनी हा हां तिथे आहे का?
हा पाणी पाऊस काय म्हणते तुमच्याकडं?
पाणी बघा आता पाऊस नव्हताच आज चालू झालायं सुरुवात केली म्हणायची.
अ काल आमच्याकडे थोडा आलेला आधी इकडं होता थोडसं वातावरण पण आलेलं नाही.
हा हा हा आज चालू आहे इकडे आज म्हणजे शक्यतो बऱ्यापैकी लागलाय पाऊस
हा का
आता बरेच दिवस झालं अ नाहीच ना पाऊस आता
हा हा हा
हा मग ते काय पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. पाणी व्यवस्थित येत नाही ना.
तुम्ही कुठे आहे राहायला?
अ मी कोल्हापूरमध्ये आहे.
कोल्हापूर ला आहेत का.
हा मी कोल्हापूरमध्ये आहे.
हा हा हा मी इकडे चाकण
चाकण ला चाकण ला
पुण्यात
पुणे हा हा पुणे तुमची फ्रेंड आहे ना सरिता
हा ते आमचं ते कंपनीमध्येध्येच ओळख झाली ती ला ओड का तुम्ही?
हो ती माझ्या भाऊजईची बहीण आहे.
हा का अ ती चांगली फ्रेंडा अशी क्लोज
हो ना
ती पण हा ती पण तिकडचीच आहे कोल्हापूरचीच वाटतं
हो हो कोल्हापूरची आहे ती पण
हा छान आहे स्वभाव तिचा खूप फ्रेंडली आहे असं खूप
कधी भेट होती की नाही तुमची मग
नाही आता एवढ्यात तर नाही झाली
हां हां हां हां
ती पण गावाकडे गेली होती ना एवढ्यात
हो गावी गेली होती ती पण त्यांची यात्रा वगैरे होती ना
हा हा
ते गावी गेली होती
असं बोलणं होत राहते मोबाईलवरर आता भेट नाही झाली
भेट नाही झाली हो भेट नाही बरेच दिवसाला भेट नाही झाली असेल हा आणखीन काय स्वयंपाक वगैरे हो हो हो चांगली मस्तचय त स्वभावान हम ते
काय नाही स्वयंपाक आता आवरला मसाले वांगा बनवला भात
हा हा हा चांगला आहे आ रेसिपी
तुम्ही काय बनवलं
आज मी कडधान्यांचा हे बनवलं आपलं छोलेची भाजी बनवली हा डाळ आमट शक्यतो अ मिस्टर आता ऑफिसला गेले आता थोड्या हा थोड्या नाही मुलगा आहे माझा छोटा आहे
छोटा आहे का
हा दुसरी ला
त्याचा अभ्यास वगैरे घ्यावा लागत सायंकाळी
त संध्याकाळी अभ्यास वगैरे आता अभ्यासच करत होता
हा हा
हा बघू म्हटलं कॉल करू
हा म्हणे दादा वगैरेला एक जेवण खाऊन आपल्याला का दिवसभर कामच होते
दिवसभर काम संपत नाही सकाळी मुलगा पण जातो स्कूल ला सकाळी सव्वा सातला जातो त्यानंतर मग सकाळी मला उटा मला पण उठावं लागतं लवकर
ह कारण की टिफिन वगैरे द्याव लाग
हा त्याचा पण टिफिन द्यावा लागतो माझ्या मिस्टरांचा टिफिन द्यावा लागतो त्याच्यामुळं हा ाव लागत मग आम्ही पण जेवतो लवकर जेवतो रात्री पण आम्ही
हा कारण की ते हा सोबत पंत वेळच होत ह
हो झोपेचे आणि दिवसभर पण झोपे व्यवस्थित नसते
हा दुपार नंतर काम पण नाही राहत ना आपल्याला
नाही नाही हो होतेच की हे होतेच आराम होतो आणखीन किती आहे किती जण आहे म काय घरी
आम्ही दोघी जा होता सध्या
दोघे हा हा हा
अ मिस्टर पण जातात मी पण आता जात होते आता हा सध्या आता घरी मी गावाकडे गेली होती का
हा असू दे थोडे दिवस ब्रेक घ्यायचा
हाता पाऊस पण आहे ना चीकलात नाही जाऊ वाट
नंतर घ्यायचं नंतर चालू करायचं
हा कंपनी म्हटलं तर मग जाणं सकाळी येण अजून ट्राप
हे न होत होत आणि स शक्के त्रास होतच ना दोघं पण जॉबला जायचं म्हंटल्यानंतर घर आणि बायकांना स्त्रियांना कस असतं घरच आवरून जावं लागत हा पुरुषांचं काय नाही म्हणजे येताना जरा निवांत हा
हा त्यांचं कसं आहे आपण टिफिन देेऊनला ते येतात ना सायंकाळी त्यांना यतं जेवण भेटत
भेटता हा तस आपलेला नाही पटापटा येऊन आवरून आपलं
हा येऊन आपल्याला स्वयंपाक वगैरे आवरून आपल्याला सगळं करावं लागतं ना
करावं लागतं हो ते वेग वाग्य
थोडी दगधग करावच लागेल थोडी
असं ते रिलॅक्स घ्यायचा थोडे दिवस नंतर का आहेच अजून मग करायचंच आहेल हा ते आणि काय कोल्हापूरला कधी आलं की नाही मग तुम्ही
नाही तिकडे नाही येे ना त्याला
हा हा घरीया हो आमच्याकडे आहे पॉइंट वगैरे मस्त हा बघण्यासारखे कोल्हापूर आहे पॉइंट वगैरे छान आहे हो हा कोल्हापूरची लक्ष्मी लक्ष्मी हो ज्योतिबा पन्नाळगड
पांढरा रस्सा तांबड रस्सा कोल्हापुरी छप्पल
कोल्हापूर च प्पल फेमस आहे मिसळ वडापाव फम फम फेमस आहे ह तिकडे काय तुमचे गाव कोणतं म्हटलं
अ मी तिकडे चंद्रपूर जिल्ह्यात नागपूर तिकड हा तिकड हा तिकड चे आहे आता इकडे मिस्टर राहतात तर मग आता आपल्याला पण इकडेच राहावं लागेल
रा लागत हो त्यांच्यासोबत तर यायला लागणारच तर
ह हा त्याच्यामुळे मग आता इकडेच आहे बघता उन्हाळ्यात जाणं होते गावाकडे असं लग्न वगैरे काही कार्यक्रम राहिला तर जाणं होत
कार्यक्र हा कार्यक्रम शक्यतो कसे पुन्हा हे मे मध्येच असतात ना
हां एप्रिल मे मध्ये लग्न वगैरे काही रालं जाण होते नाही तर मग
जाण हो हो ते बरं आहे वर्षातून एक
हा वर्षातून एकदाच जाण होते आमच सारखं नाही जाणवत दिवाळीला वगैरे एकदाच जातो
किधर मला पाईे ना हम्
हा आपण एकट तर एक एक तर तर नाही जाऊ शकत त्यांना टाकून गेलं
हो दोघे हा आणि असं कसं लांब जायचंय म्हटलं आपण काही एक दोन दिवसात येऊ शकत नाही
हा तेच
हा गेलं तर एक आठ दिवस जा लागत
आणि गाव पण दूर असल्यामुळे अस सारखं सारखं जाणार नाही होत त्याच्यामुळे आम्ही राहूनच येतो एक महिना
हा मग बरं आहे म्हणजे ते चाल चांगलं आहे हो
हा मग काही जायचं नाही वर्षभर
हो हो बर आम्ही पण कधी
तुम्ही प्रॉपर कुठले तिकडेच आहे तिकडचेच आहे का हा माय जी फॅमिली तिकडेच आहे सासर तिकडे आहे तिकडचेच आहे प्रॉपर
पुच
हा का
आहे नाही सासर मग सासर का इत त्यामुळे का असं लांबच नाही पण आम्ही पण शक्यतो अ हे करते म्हणजे अस
हा हा
गेलो तर मे मध्ये बळीब दे असं जातो मग असं होत मग आणि काय मग किती साडेआठला जेवता